हॅलो नमस्कार ताई. हॅलो
हा ताई बोला ना.
नमस्कार म्हणटल
नमस्कार.
झालं जेवण?
ते आता कोणच ब होत तरी फोन लावतच होते तर तुमचा फोन आला.
हो हो हो. तेच ना आजकाल सध्या हो आताच आवरलं वगैरे जेवण वगैरे पण झाले. आता झोपायच
आणि आता उद्या परत शाळा लवकर उठाव लागेल. दोन दिवस सुट्टी होती मुलांना
हो कितवीला जातात मुले?
काय नाही एक थर्ड ला आहे, आणि एक ज्युनियर ला आहे.
हो का? माझं पण ज्युनियर ला गेलं असताच खूप नाटक करतो जातच नाही मस्त रावलं करतो मम्मी मला नाही जायचं स्कूल ला.
आहे म्हणजे
आवाज आवाज ब्रेक चचाल आवाज
दोघ टायमिंग घ ना दोघांचा टायमिंग घे ना आम वेगळं आहे.
हा हा ह ह.
तर मग पहिले तयारी करा मग दुसऱ्याची करा असं मग जास्त टाइमपास होऊन जातो.
हो बरोबर दिवसा टाइमपास होऊन जातो मुलांमध्ये तर वेळच कळत नाही ओ
हम्म आणि काम पण लेट होत मग आवरायची आप
हो काम पण लेट परत त्यांचं तिकडन आल्यावर परत जेवणत वगैरे देण त्यांना परत त्यांच स्टडी वगैरे घेण हो आणि अभ्यासाला पण खूप नाटक करतात बस लवकर करते नाही असं खूप त्यांना रागवून रागवून करून घ्या
हा आम्ही जी छोटी आहे ना तिचा काही अभ्यास घेतच नाही म्हटलं जाऊ द आता एवढे पैसे भरतो आपण ऑलरेडी शाळेमध्ये तर मग आपणच काय परत त्यांच्या माग लागायचं घरी
ह हो ह हो.
तिचा नाही घेते एवढा अभ्यास. मग याचा घेतो फक्त मोठ हम्म
हो म्हणजे मुलगी छोटी प जुनियर केजीं ला जाते. मुलींच काही नाही मुलींना म्हणजे इतकी सांगण्याची गरज नाही. पडत मुली करून घेता बऱ्यापैकी आणि मुलांना खूप लोड
तिचं कस आहे माहिती का? आता मुलाला अभ्यासाला बसवलं ना आपण बळजबरी तो ऐकत नाही तरी बोलून बोलून बसवा लागतं. तर ही ना स्वतःहून म्हणते मला अभ्यास मला अभ्यास करायचा असं
बघा. बरं, किती डिफरंट आहे दोघांमध्ये एक मुलाध्ये, एक मुलीमध्ये मुलीला सांगावं नाही लागत. कामाचं पण नाही सांगावं लागत स्वतःच पण सांगावं लागत. म्हणजे ती स्वतः गोष्टी स्वतः करू शकते. म्हणजे,
हम्म मुली ना मॅच्युअर असता मुलांपेक्षा
हो खूप मॅच्युअर असता हो.
म्हणजे त्यांच्या मागे आपलं डोकं खराब होत नाही. तसं मुला मागे ना त्याला एक गोष्ट आपण किती पण वेळेस सांगितल्यावर सांगितली तरी तो लक्षात ठेवत नाही.
नाही ठेवात बरोबर
ती बरोबर लक्षात ठेवते.
शेवटी आणि मुलीला म्हणजे, खूप असं हुशार वगैरे चंचल वगैरे असं. म्हणता नाव जसं की आता माझा मुलगा आहे. त्याला अभ्यास करण्याला खूप खूप हट्ट करावा लागतो. अरे बाबा अभ्यास कर. थोडा का महिना कर स्कूल मध्ये जा नाही मम्मी मला नाही जायचं टीचर ओर डता वगैरे नाटकं सांगतो. कोणीच त्याला काही त्रास पण देत नाही काहीच नाही. फक्त घरी मोबाईल बघायला भेटतं, खेळायला भेटतं तिथं कसं बांधल्यावाणी होत. ना मुलांना त्याच्यामुळे खूप नाटक करतो. जाण्यासाठी नाही. च म्हणतो जाण्यासाठी,
आम्हाला पण खूप म्हणजे इतकं त्याच्यासाठी आपण तेवढ वेळ बसायचं मग अभ्यास करायचा. त्याला आपल्याला होमवर्क घ्यायचा ना. तर मग त्याचा त्याच्यासाठी, आपण टाइम काढायचा. तेवढ्या वेळ सोबत बसायचं मग अभ्यास करणार.
हो, मुलांचं तसच असतं आव्हो मुलांना खूप करून घ्यावा लागत आणि मुलींच नाही एवढं, आणि आता हल्ली तर मुलांना खूप म्हणजे अभ्यासाला वगैरे खूप लवकर आलो मुलांना, आपल्याच्या का आपल्या काळात नव्हतं एवढं लवकर अभ्यास वगैरे आपल्याला सात वर्ष झाल्यानंतर शाळेत टाकायचे. आता तर तीन आणि चार वर्षाच्या मुलांना शाळेत टाकतात. लवकर,
हो दोन वर्षाच्या मुलांना पण ते याला टाकता प्ले ग्रुपला
हो प्ले ग्रुपला आ तुम्ही सांगा दोन वर्षाच्या मुलाला इतक्या लवकर भर द्यायचा त्याचा मेंदू किती परिणाम होत असेल ओ.
नाही नाही आणि आम्ही ना आमच्या मुलाला पण म्हणजे डायरेक्ट ज्यूनि सिनियरलाच टाकलं. आणि मुलीला पण आता टाकलं ज्युनियरला आम्ही लवकर टाकलेलंच नाही आमचा पण विरोध त्या गोष्टीला
हो मी पण चार वर्षाचा साडेचार वर्षाचा होईपर्यंत मुलगा टाकलाच नाही. नाही तर मागच्या वर्षी तिथन मला फोन आला होता नर्सरीला टाक तुमचा मुलगा म्हटलं नको एक वर्ष घरीच असूद्या म्हटलं नको त्याचे खेळायचे दिवस आहे, ना आपण त्याच्यामध्ये इंटरफेयर करायच. त्यांच्या लाईफ मध्ये नंतर पुढे तो अभ्यास वगैरे त्यांच्या खूप ट्रेस येतो मुलांवर पण,
आणि एकदा चालू झालं ना हे अभ्यासाचं टेन्शन का ते आयुष्य भर असणारच आहे. त्याच्यामुळे आता हा टाइम एन्जॉय करायचा आहे.
हम्म, आणि जेव्हा मुलांना कळायला लागलं. मग तेव्हा काही नसतं पण ते छोटे असतात. त्यांना खूप आपण जबर दस्ती करतो. हे कर बाळा तू ते कर बाळ बळजबर
म्हणजे आणि कसं होऊन जात आता स्पर्धा आपल्यालाच वाटत. आताच स्पर्धा चालू झालीय. शाळेतच आपण पण कधी कधी त्या स्पर्धेनुसार त्याच्याशी वागतो. केलंच पाहिजे तुला पण हे आलंच पाहिजे ते. हे पण आपलं चुकतं. पण मग काय आपल्याला वाटत नको आपला मुलगा मागं पडायला.
हो हेच कॉम्प्रोमाईझ चालू हाय आत्ता सगळीकडे. त्या इकडे काय चाललंय कॉम्प्रोमाइज. माझा मुलगा इंग्लिश मिडियम ला गेला पाहिजे बाकीची मुलं किती हुशार अरे आपण हुशार झाला पाहिजे पॅरेंट्स हा विचार करता पण तुम्ही कसे आहात. सोबत किती खेळताय म्हणजे तो डायरेक्ट आपण ज्युनियर के जी पासून म्हणजे चार वर्षाच्या मुलाला डायरेक्ट एवढा तो त्याचे दोन वर्ष आपण म्हणजे तीन वर्ष त्याच खेळायलाच देतच नाही ना खेळायचे वायाला जात ना तो परिपक्व पण मग पहिले कसं राहायचंस. पहिले कसं राहायचं सात वर्षाच्या मुलांना पहिलीला टाकायच बरोबर तेव्हा ते मॅच्युरिटी राहायची ब त्यांना कळायचं. स्वतःच्या गोष्टी कळायच्या सगळं कळायचं. ब शिकलेच ना ओ आजकाल पी एस आय झालेले कोण डॉक्टर पर झालेलं आहे, कोणी वकील झालेलं आहे.
कोणत्या पण, हा साध्या शाळेतले पण मुलं ज्याला शिकायचं तो शिकतो. तोच ज
हो, हा इम्पॅक्ट घ इंगलिश मिडीयम टाकलं म्हणे माझा मुलगा खूप हुशार आहे नार होईल, पण मग असं काही नसतं,, त्याच्या मेमरीवर असतं कितीऽऽ घ्यायचं, आणि कितीस उटा यायचं. मुलांमध्ये पण तीन, चार टाईप असतात.
हो, जिल्हा परिषदेतले पण मुलं खूप चांगले अभ्यास करतात. वा त्यांना चांगलं शिकवलं पण जात आहे, शिक्षकांच पण ट्रेनिंग चालू आहे, त्यांच्याकडून पण चांगलं शाळेमध्ये अं मुलांना तयार करून घेतलं जातय. तर आहे म्हणजे, असं काही वाईट नाही म्हणत येणार,, आपल्याला, झेडपीच्या शाळा, त्या आपण खूप चांगल्या आहे, आणि
मला सांगते ज्या जे इंग्लिश मीडियम वाले एक्स्ट्रा इंग्लिश मिडियमवाले जो वर्ग आहे का? ते मुलांकडन, पालकांकडून फी खूप घेता बर बरोबर आहे, तुम्हाला सांगते आजचा करंटली तीस, तीस हजार रुपये एका मुलाला लागतायेत. जस झेडपिची शाळा बघा तुम्ही, ना एक रुपया भरता तुमला सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला ड्रेस पासण तर मुलांचे शूज, तुम्हाला आई कार्ड वगैरे सग सगळ फ्री भेटतात, आणि इंग्लिश मिडियम वाल्यांच्या मुलांना बघा ब
हम्म, मी पण आहे ना तेवढच फि ब आणि प्लस माझी एक मैत्रीणी झेडपी शिक्षिका आय, तर, ती तचे टाकती न स्टेटस वगैरे इतके छान, छान मॉडेल्स या त्यांच्या शाळेकड, मुलांना ईजी शिकता आल पाहीजे म्हणून, प्लस त म्हणजे एक महिन्यात दोन, दोन महिन्यातून ट्रेनिंग पण असतात गवर्नमेंटचे. त्यां केलेले. शिक्षकांना वेगळं, वेगळं नॉलेज भेटलं पाहिजे, त्यांनी आ मुलांना ते पोहोचवलं पाहिजे, या सासाठी खूप प्रयत्न चालत पण आता काय झालं, आम्ही सिटीत राहिल म्ह इथे झेडपीच्या शाळाने, आणि ज्या मराठी मिडीयम आहेत. ते आमच्या पिढीला काही असं वाटत नाही की, आपल्या मुलांना घडवतो कारण ते शिक्षक कस ये की साठी काय, सॅलरी साठी काम करता. तर मग त्याच्यामुळे मुलांना जास्त इंग्लिश मिडियमला टाकावंच लागतय, आसंऽऽ
हो, ते पण बरोबर हा ये, पण मग झे एड पीची शाळा म्हणजे आमच्या तिकडे आहे ना? तर तुम्हाला सांगते, इतकी सुंदर आहे, झेडपची शाळा मुलं डायरेक्ट म्हणता, आम्हाला इंग्लिश मिडियम ला जायचं नाही. आम्हाला ह्या शाळेत जायचं च. हा का इथे पण चांगल शिकवलं जातं, आम्हाला सगळ्या गोष्टी फॅसिलिटी भे तात नाहीतर आम्ही का जाऊ इंग्लिश मीडियम मध्ये? असं पण विचार करत आणि जो गरीब वर्ग नाही ना तर, त्यांच्यासाठी खूप चांगलं हाय बरं का? झेडपीची वगैरे शाळा, त्यांनी पण आताच कंपल्सरी सेमीच असतं बघ केलंय, परत मुलांना स्पर्धेमध्ये ऍक्टिव केलंय,
हो हो मराठीच हाय ना, वैदिक पद्धतीने सॉरी गणितात जे की धडे घेता, आस छो मनजे, अस सो प्या सोप्या ट्रिक्स ते पण सांगतात मुलांना. भरपूर चालू आहे झेडपीच्या शाळेंमध्ये. इम्प्रुव्हमेंट झालेली आहे, शिक्षक पण चांगले शिकवतात
हो आणि मुलांना पण ना ओ डान्स वगैरे बसवता वगैरे परत त्यांचे स्पर्धा वगैरे असतात कि सात आठ दिवस बघा कॉम्पिटिशन असतं बघा स्कूलमध्ये मुलांच्या तसं झडपीच्या शाळे हो, स क्रीडा स्पर्धा वगैरे डान्स म्हणा किंवा स्लो साय कल वगैरे म्हणजे खूप खूप शिकवल्या जातं मुलांना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मुलाने अक्षर जरीे चां गल काढलं की मराठी शाळेमध्ये तरी त्याला वही आणि पेन देता, का तर तो खुश होतो. पुढच्या वेळेस तो अजून काहीतरी क्रिया करेल बर का अजून म्हणजे छोट्या-छोट्या मुलांना सुद्धा ते प्रोत्साहन करत असत. हो खूप खूप म्हणजे लहान पोरावानी लाग लक्ष देता नको हा एक माघ राहून जाईल त्याला पण पुढं आणण्याच कवर कर
हो हो.
आपल्याल आता पहिले होत थोडस चेंज होत पण आता खूप चेंज केलं बरं का त्यांनी पण खूप म्हणजे खूप चेंज सुधारणा वगैरे केली मुलांबाबत तर थोड
हो मग खूप झेडपीच शिक्षण आपण उगच इंग्लिश मिडियमच्या अट्टाहास करतो. पण खर आपण आपल्या मराठी भाषेला प्रोत्साहन दिलं पाहिजे.
मग मराठी भाषेवर आणि इंग्लिश मिडियमला ऍक्टिव्हीटी खूप आहेत प्रोजेक्ट करून आना तुम्ही अमक करा. तुम्ही तमक करा जस की पालकांना कामाला लावता किती ते पालक तुम्ही सांगा हे इंग्लिश मिडीयम चे टीच चरांचं काम आहे ना आपण एवढ्या फी भरतो त्यांनीच त्या मुलांकडून कंप्लीट करून घ्यायला पाहिजे का नाही. ते आपल्याला सांगता की प्रोजेक्ट जा घरी करून आना. हे अभ अभ्यासाच तर ठीक आहे देऊ शकता तुम्ही पण अती ओहरलोड नका देऊ ना त्या मुलांना पण त्यांना पण ते
होमवर्क पण देता परत ऍक्टिव्हटी पण देता आणि होमवर्क जास्त नाही सगळ्या विषयाचा होमवर्क असतो.
नाही त्यांनी एका विषयाच एकच वेस घेतला पाहिजे दुसरं त दुसरा सब्जेक्ट घेतला पाहिजे तेवढा मुलांना जर लोड दिला तर ते मुलं किती कंटाळतात अभ्यास करण्याला पण नको त्यांची इच्छा पण नसती ना हो